ते
कुठं आहेस रे?
हाय घरात.
काय करायलोस?
काय नवा बसलोय ब.
बरं बरं कॉलेजला
कॉलेजला आलो की जाऊन आज.
हा हा.
हम्म बोल की काय विशेष?
माले हिजा ठरलं असं म्हणून कुठं जायचं?
होय अरे फिरायला जायचं आहे.
कुठं
राऊतवाडीला.
बरं.
मग तू मिळायचा काय बघ तोन तुझं मित्र?
हाय की धर तू फिक्स.
आहेत सगळी आहेत पो आपल्या कॉलेजमधली पोरं फो मित्र मैत्रिणी आहेत आपण.
बरं.
म राऊतोडीला जायचं प्लॅनिंग आहे.
बरं.
अ पंचवीनंतर नायतर सव्वीस तारखेला.
हा.
तू ब तुला फोन करणारच होता आम्ही काल.
हा हा.
खरं जरा विशरून गेलो म्हणून फोन केला नाही रे तुला मी.
अरे हा हा.
असं झाल हम्म सगळी सगळी म्हणल्या तर टू व्हीलर वरनं जाऊया.
चालतय की.
मग मी काय म्हणतोय सगळ ट्रॅव्हल्स करूया आणि ट्रॅव्हल्स न जाऊया.
बरं.
म्हणजे कसं ट्रॅव्हलसनी निवानं होते रे.
दोन्हीपन ऑप्शन चालतयस.
हा मग तेच की वई टू व्हीलरमध्ये आणि सगळी मागपुड मागपुड होत्यात.
होय ते झालं सोड.
म हे कसं ट्रॅव्हल्समध्ये सगळी एकत्र जाता येते, तिथल दंगा दुडकूस कडे जातं येते रे.
हा हा चालते सोड
मग टू व्हीलरन पावसात भिजत जावा पूर्ण आता तिकडे... फियचाली म्हणला भिजयचं आहे स रावतवाडीला. पण जरा हा मगच. जरा व सारखं येतं ज ते भिजत नको वाटते रे.
ह.
गाडग जाऊन भिसल्या वान काय वाटत नाही पर ट्रवेव्हल्स मध्ये... कपडे बदलले कि विशेष संपला. मत तेच रे. मग ट्रॅव्हल जरा मणत्यात पाच हजार रुपये होणार.
बर.
मला यांच पेट्रोल मग स पण गाडी दो दोनशे तीन तनशे टाकणारच आहे.
ते झालंच की ते टाका लागणारच
मग तेच दोन तीनशे तीन तीनशे इकडे द्या म्हंटलं मी आणि सर्ळ मोठी गाडी बुक होती ट्रॅव्हल्स
हा.
तर आता मग काय करणार आबा आता काय बोलायचं मी. मग मी काय म्हणतोय. अरे फील बरोबन नाही रे पण आजारी पडला कितीला ती फील.
आता कोण सांगला
होय मम्मी तेच म्हणतो तो की ट्रॅव्हल्स जाव्या आणि पण आपण बाहेर थबलं कपडे सगळ्यांनी आपल्या आपली चेंज केली की निवांधपत घत बसून गरम अंगन इेतयेत ररी हेता येता जात किच किच गार पाण्या नाही या मग नको ढडती सर की बीझ न काय चां डती त ते
आणि ते जो ओला असला ते जेवायला बी नको वाटते
हम्म मग तेवच माझा प्लॅन आहे रे की अ तिकडच एक हॉटल आहे फेमस तिकडें जाऊन येतय तर जेऊनच यायचं निवाण राऊतड निघल्या की
हा हा
मग आता हे ना पट्यान झाली
काय आता घरा माहित
मी म्हणतात माझ्या गाडीवर जायचं हॉटेलला काय जायचं तसंच भिजत
हम्म हम्म
हे म्हणतात कपडे काय कुठं पण चेंज करता येतच की म्हणतात
बर
मी म्हटलं अरे गाडीत मोठे चेंज करते येत ना कपडे तुम्हाला सगळ्यांना
हा
चा का त्यांना पटन हव त्याता मी
आम्ही आम्ही गेल तू बघ कमी कमी एक मागच्या वर्षीच त्या पण आम्ही ते जा आहे म्हटले तू जसं म्हणालेस तीच खलत सगळं कपड्या त चेंज करा बर पडते ती
हा मस रे
असा विषय मग चालते तुझ्या वेडे त काय चालते
आता हे काय नाही म्हणतात आता मझ माझ्या एकट्यासाठी सगळ्यांनाच कशाला प्लॅन मोडायचा
हम्म
ह्या सगळ्यांना जायचा आहे अंगा करत निवत
हम बघा आणि बघा त्यातना तयार झालीत तर झाले
तेच मझ दंगा करत तर चला तर चला म्हटलं म्हग आता मी तर काय बोलू
हा
आता बोग काय म्हणतात आ पंचवीस तारीख तर ठरल्या
हम्म हम्म ब
ह त्यात अजून सगळेजण तळ्या मयात आहेत.
बरं.
ब काय खर्चाचं काय म्हणत आता काय खर्च नाही रे आता काय खर्च असल सगळं वैयक्तिक आपला. अप्लाय.
ती टीम एम.
हा मग ट्रॅव्हल जर असतीतर पाच हजार रुपये कस पण लागलं असतं नाही.
बरं.
आता काय आपल्या गाड्यायच आहेत तुझ तू पेट्रोल टायच तझ तू खाय नसत सगळं जेण तुझं तू बघाचं.
हा माहिती येत आणि कुठे जायचं का.
ना बघूया जरा आणि काय ठरलं तर जरा काय नस. तुला तर मग काय नाही.
मग का आणि ठिकाण वाढलं तर मग का ट्रॅव्हलच करायला आपल्याला सोड.
हा मग तेच रे खरं ट्रॅव्हल बर पडते की नाही तूच सांग जरा.
ते ते माझं तर म्हणण ट्रॅव्हल करून जो आहे तुझं म्हणणं बरोबर आहे.
हा म तेस रे निवांत जात आणि सगीज निवंत र्री. ह्य मग गाडीवाल्याचा वाढवस हो माग राहिला तो फ पुढ राहिला.
कोणा प्रॉब्लेम आला गाडी.
कोणाची गाडी पंचर झाली काय बंद झाली.
तेच की.
आधीच एक तर आपण असतो भिजलेलोत ते वैतागे येतोय आधीच.
हो का.
आणि ते तिथं जाऊन करा म्हटलं मग डोक्याला ताप आहे सगळं त्यो हे कस ट्रॅव्हल्स मध्ये गप गार बसला की. की.
रात्रीचा प्रवास केला तरी काय विशय नाही रे येत यता.
आणि लेट जरी झालं तरी रात्री चालते र हे गाडी घेतली टू व्हीलर घेतली की आधीच भीती पोटात.
तेच यात कसं लेट झालं का विषय नाही.
हा हे लेट झाल तर चालते रे किती पण.
होय.
या नगात पटणना आता काय बोलायचं. आणि सगळे एकत्रच राहते ना ट्रॅव्हल्स केले की.
तेवढी मजा पण करता येत रे.
हा गाडी गाणी बिणी सगळं चालू होते मजा येते तेवढीच.
तेच की.
आता यांना काय पटत नाही आता ह्यांना काय करत्यात ते करुदेत एवढं सगळ्याच. आणि सतरा सीटर ट्रॅव्हल्स बुक केली की बस होत्या एक.
तेच ते काय एवढं होत नाही सतरा. अठरा जणांच्यात एवढं काय हे बजट पडत नाही जास्त.
एवड घेतील्ल लईच रे कितील रे. पाचशे पाचशेले पाचशे रुपयेले भास होत्यात पाचशे.
तेच पाचशे बास होतेत सोड.
पाचशे मध्ये पाचशे मध्ये आ व चालते आणि काय पाचशे मध्ये काय प्रॉप परत पाचशी नाही जरा इकडे तिकडे शंभर दोनशें होणार.
हम्म.
तर आता काय आता बघूया काय म्हणतेत ही. मला तर काय वाटत नाही आ ह सगळी तयार होतील माझ्या प्लॅन ला.
बघा मी आणि सांगून बघतो काय म्हणते बघय.
तू पण जरा बोल तू मग ट्रॅव्हल्स केलं बरय म्हण.
एक्स.
आणि सतरा सीटर मग केली तरी सतरा जण फिक्स येतच नाही मला वाटतेय.
ये काण दुसरं असतय जे, कॅन्सल होते पण येते.
आपला प्लॅन लईन नाही म्हटलं, तर चौदा पंधरा पर्यंत जाईल बग.
हा.
हेच्यापेक्षा काही जास्त होणार नाहीत, आणि येणार पण नाहीत कोण.
तेच की, काय ना काय तर प्रॉब्लेम येत्यातच कोणाच तरी.
होय. आणि एकेक जण काय एक्साइडड असत्यात. एक साइडेड नसतात काय नसत्यात. फिराय एकेकाना आवडत नाही, ती बसत बसत्यात. बसत्यात आपली निवांत घरात.
एकेकाना तर भिजायला पण आवडत नाही.
मग तर काय होय ते पण आहे, ते पण आहे एकेकाना त्यांना भिजायला पण आवडत नाही.
हां.. मग हेच्यासाठी ट्रॅव्हल बरी का नाही सांग, नाही तर येता जाता भिजणार नुसती.
होय, ते पण हाय आता ही, काय आता बोलायचं. मग मी तेच सगळ्यांचा विचार करूनच बोलत होतो. तर मला म्हंटलीत नाही नाही. गाड्यान वरन गेलेले बरं. काय सगळीजण आपल्या, आपलं निवांत दोघं दोघ दोघं गाड्यांवरण जायचं. आणि दोघं- दोघं म्हटलं नाही नाही म्हटलास तरी कणी. दहा पंधरा अकरा दोघ दोघं म्हणलास, तरी दहा गाड्या पाहिजे आपल्याला.
होयचं की,
मग. आता एवढ्या गाड्या कशाला आणायच्यात दहा.
आणि त्यातल्याड्रायव्हर आणि ती वैतागत्यात, समज एखाद्यान जर ड्रायव्हिंग केल नॉनस्टॉप. तर ते वैतागते जरा.
हा मग ते त्याला लागतेय, तू गाडी घे तू गाडी घे.
आणि कंटाळा येते तो वेगळाच.
मग ती गाडी चालवणार आणि कंट टाळ, हे कसं गाडी चालवायची नाही काय नाही, गप घार गाडीत बसले की निवांत रे.
तेचं की झोपा नी, काय पण करा.
हां ती तुमची इच्छा.
तेच.
तर आता काय हेना पटना.
हि इथनं गाडी चालवत जाणार, तिथं जाऊन निवांत आणि हेच भिजणार, मग हेना रात्री हेना कंटाळा.
मग. आणि कसं निवांत रात्री कसं, ट्रॅव्हल्स मोठी गाडी ये. त्यानी कसं निेवांत रे आपण, मग हे टू व्हीलर असले की, चला चला चला, फाईस्ट फाईस्ट फाईस्ट घराकडं येऊ वाटते.
तेचं रात्र झाल्या चला फास्ट.
हम. चला फास्ट असं होत नाही का ते?
हम.
मग मी हेच म्हणालतो त्यांना की, हे करा. तुम्हाला काय त्यांना पट्टना, आता तर मी तरी काय बोलू सांग. मग जाऊन ये म्हणलं. काय का असल ते असल चला तरी चला. टू व्हीलर टू व्हीलर अहो आम्ही, टू् व्हीलरन पण यायला तयारच आहे म्हणंल कसं पण. आता काय बोलायचं मग.
तेच की,
आणि लई त दहा जण पोरं झाली तर ती, सुमो गाडी पण चालते रे मारूती सुमो ती.
होय, काय झालं सोडं ते, पण चालंल चं.
होय, आणि तिचं बजे ह्या ट्रॉयव्हस पेक्षा तेचं बजेट कमी येत नाही.
हा. हा.
मग ती ती सुद्धा गाडी चालत्या आपल्याला
हो
त्यात बी कशी पण दहा जण बसतातच
हम
आरामात
हो
मला तेच बघूयाच काय मला तरी अजून काय कर ना काय म्हणतात काय नाही
हा
आता बोग्या काय करते ती
ग्रुप वर मेसेज टाकून ठ को कोणां काय काय म्ह वोट करां टाकी
हा ते आता ओटचल कराय पाहिजे ते दादा ग्रुप एक घरला आहे स्पेशल नवीन
दे काा हम्म
हा मग तेच तेच तेच्या बोललू या सगळी काय म्हण बघूया
हम्म चालते
येता येता कसं निवांत हॉटेलमध्ये जेऊन आलं की मग चालतय रे.. म्हणजे काय टेन्शन नाही काय नाही सगळे आपण निवांतच होते हे टू व्हीलर घेतली की रात्रीच तिकडे घाटात यायचं भीती वाटते सगळ्या्यांनी
हम्म
मग तर काय असाय विषय
आणि नुसती पोर पोर असती तर काय वाटत
हा मग त्या आणि मग पुरी पण आली संांग
तसकी
मग ते त्यांच्यासाठी पण जरा काय तर बघा विचार करा आपण काय कसं पण भिजून हेऊन त्यांचे केस आधीच मोठठेच्या मोठ्या असतात हा तेच की त्यांचं उवघडायला सगळ आपण काय कपडे कुठं पण चेंज करेल
आपल्याला काय शेत नाही
आपलं काय चालतय कसं पण काय पण केलं तर
ह
त्यांचं जरा अवघड पडते रे
ह
आता बघूया काय म्हणतात मला काय आता अजून काय समज नाहीचं ग ते काय करतात बघ्याबालते
ग्रुप वर मेसेज करून ठेव काय म्हणतात बघ
हो तसच करत होता की मेसेज करतो काय म्हणत बघूया चालते हा हा